हॅलो. वेळ मिळल्यावर हा. हॅलो. काय कराल्यास ग?
काय नाही बसलोय मामी पशी ते गुलाबी कलरची साडी नाहीसल्या सांगितलं नेसू नको म्हणून तरी पण नेसल्या.
होय
होय आणि मला काय विचारल्या मी चाललेलो मगा सहन केंद्रात त्यासोबत जा. मला काय म्हणा
ते फोनवर हाय
हॅलो. फोन येत होत. चाला येबोत चालो इतल बस त हातात हॅलो हॅलो हा चलो .